बोला
स्पीकर पाहिजे होता मला स्पीकरवर टाकून बोलायला.
काय झालं?
स्पिकर पाहिजे होता म्हटलं.
हो स्पीकर नाही ह्यला.
आता मी एका पोरगीला केलेला उचलीच नाही तीनं, ईरेर आलं मला.
केलतासा वय.
हॅलो!
कधीच नाही
हॅलो!
हॅलो!
हा बोला की
आवाज येत नाही काय?
हां आला बोला.
येता काय
काय म्हणलासा?
झोपलेला का काय म्हटलं?
नाय मी झोपत नाय बसलो मी पण एक कॉल केला पूर्ण तुमी? दहा मिनटं थांबा म्हनल्याव
होय आवरलं म्हणजे जाणार होतो म्हणून आवरालतं त पाऊस आला म्हणून बसलो आम्
काय करालं जाता तुमी.
घरी जाणं चाललेलो सासरे
हा हा.
मग कुठं भायेर असं शाळेमधून सहलीला गेला नाय तुमी?
गेलतो की.
कुणीळं गेल्ता?
लहान असताना गेल्तो, असं मोठं झाल्यावर कधी नाय, अंए् म्हणजे कॉलेजच्या ट्रीप मधनच. पण्याळाला गेलेलो.
अ ह देखो लइ लांब घलते क म.
कॉलेज मध्ये त हे केलेले लय लांब नेत न्हायत म्हणजे फक्त सरांच्या ह्याच्यावर आम्ही ट्रीप काढलेली हो.
नाय नेत्यात की तीन तीन चार चार दिवस नेत्यात कॉलेजची ट्री्
होय खरं आमाला नाय कुठ तीन तीन चार चार दिवस.
हो हो आता हायस्कूल मधून मी पण गेल्ते तीन रात्रा चार दिवस गेल्
होय तुम्ही कुठल्या हायस्कूल ला होता? त्या हायस्कूल ला होता म्हटलं.
महेशकूल्ला नाये का असं तुम्हाला?
अहो या शाळेत कोणत्या होता तुमी?
अ आमच्या गा गावात हुतो.
हा हा.
आमच्या दहावीपतुन शाळा शा गावात दहावीपर्यंत.
हा हा हा
हुं उठला ग काय?
होय.
ह हो.
आवाज आला.
काय झालं?
आवाजान उठतातच पोरं.
हो.
आवाज आला जरा की लगेच उठली.
हम् हम्. आवाज करून चाललं दिदीच बाल पूराण
हा.
हो.
हाव.
हम्म हम.
कस काय करायचं?
होय पाच वेला हित होता तर माणसं म्हणाल त ते तुमच्या घरात बाळ हाय का नाई अणि आत्ता रडती या अक्षरशः-
तसंच असतय आमच्यात पण तस असतय- बाळ आहे का नाही तुमच्या म्हणत आत्ता सगळा घरभर कालावाज चाल-
हो चालाय शिकला का मग-
चालतय की फक्त बोलत नाही-
बोलत नाही-
नाही बोलत अजुन-
कायतरी बघा कि त्याचं बोलते आमच बाळ कसलं बोलते, चालते काल व्हिडिओ केला त्याचा छान केलाय व्हिडीओ- ते पहिल्या पावलच काहीतरी करतात ना-
त्यामुळे लवकर बोलाय बोलत नाही लवकर-
काय म्हणलं सा-
जीभ जड असली की पोरं बोलत नाहीत लवकर-
हा हा हो ते तर ह्याच की औषध मिळते की-
केलं नाही बोलते आत्ता दोन वर्षाची आहे आज-
अ हो आता आमचं बाळ एक वर्षच आहे तरी- तुझ्या हात असं करून म्हणते तुझ्या आईचा आय, मम्मे-
हो पोरांची जीभ हालक्या असत्या जरा पोरीत जरा उशीरण बोलतेत-
हा हा पोरगी आहे का मग-
हम् मुलगीय- पोराची जीभ कस पटकन बोलतात पोर- मुली बोलत नाही पटकन तासला काय म्हणताय ना-
हम्म हम्म आमच होय मग आमच- मामीचं पण बाळ बोलत नव्हतं-
ह
ते पोरगा बोलत नव्हता एक-
पोरं कस बोलतात म्हणजे- घरात जरा वातावरण हे असलं कनाय बोलक वातावरण तर बोलतात-
हो आमचा बाप्पाला बोलायचं-
णार हम् हम कामाला जातात. हॅलो-
हा बोला की-
आवाज येत नाही का?
येतोय की- तेच पेमेंटचा विचार आलोय मॅडमसनी-
मॅडम-
ते- ती काय बोलतात काय कळतय-
आकांक्षा मॅडम-
काय झालं? होय.
त्यानी पेमेंट करतात का?
क, त्यास्नी कळतय की तिथं सगळं.
कॉल झाल्याव तुम्ही सबमिट करताय का? पाच कॉल पूर्ण झाल्याव सबमिट करताय?
सबनिट कराय पण येतोय. कसं पण करता येतय. आपण स सबनिट करायचं. का, दिसत नाही का, तिथं?
की, एकूण पाच कॉल झाल्यावर सबमिट करताय का? एक - एक कॉलला सबमिट करताय म्हटलं.
एक कॉल केल्यावर सबनीट करायचं. पाच कॉल केल्याव पण सबनिट करायचं.
चालतंय, तसं? कसं सबमिट केलं नाही ना, अजून. अजून माझे दोनच का तीनच कॉल झालेत. दोनच? तुमच्या दोन.
होय.
तुमचा झाल्यावर मी केला की, तिसरा कॉल.
होय. दोघींचे दोन - दोन झालेत आता. माझा दुसरा कॉल चाल
कॉल चालूय तुमचा.
तरी बी, माझं पेमेंट जून मग जूनचच की, जूनला काय पैसे या नकोत.
व्हय. तुमचा झाला कि मी केला की, तिसरा कॉल होतय माझा.
हो, हो, होय.
अजून पाच- सहा जण हुडकून काढाय पाहिजेत.
हम्म, हम्.
माणसच दिसाला लागल्यात त्याच्यात.
होय.
. बाई एक पण दिसत
हम्, हम. ओ, एक मिनिटं अं. दोन वाजले. का, ओ? . येतिला की? काय झालं सांग? नाही काय? नाही. ह, पोरगं? हं, हं. हॅलो.
हं, बरंय. वळकीच्या माणसासंगं बोलायला काय वाटत नाय आ.
होय. काय वाटत नाय. परक्या माणसासंगं बोलायचं म्हणजे, हे अ
काय बोलायचं एकदम. पटकन एकेकांना राग येतोय बोल्लं की. त्यांना काय प्रॉब्लेम नाही.
होय.
. पहिला तुमचाच मॅसेज आलता. फ्री हाय काय म्हणून.
भरपूर जण करतात. तसं काय नाय.
हम्मं हम्म.
आता पाठवलय तेनी, रिप्लाय द्या म्हणल्यावर टास्क. टास्कं चे झाल्याशिवा टास्क चेक झाल्याशिवाय पेमेंट डिटेल्स ऍड करता येणार नाही कोणाला. टास्कं ठीक झाली पाहिजेत. ती ॲपोआप झाले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पे पेंट ओपन येईल. होईल.
झाल्यावर पेमेन्ट होणार
होय
झाले असतील ते आता पूर्ण होत आले असतील
कुणाचे
हम् हा
न माझा किती पंधरावा कॉल असेल आता
हम्म
जास्त कॉल नाही झाले
ह
आता बहिणीच हेच क पाहिजे पेमेंटचा स्क्रीनशॉट पण त्याच्यात बॅलेन्स संपलाय
हम तर मिळाला जायला असते तर काय वाटत नाही
होय
हम् आणि काय बोलायचं काय बोलायचं बोलून बोलून बोलायचं तर काय
होय
दहा मिनिटं चालूच ठेवायच असात
हम् ह चायलस मग तुमची शेती वगैरे काय हाय का
मग पंचायत
हा हा तिकडे नाही
हम्म आप
हम् आमचे आहे भरपूर
हम् नंत आसरी नाय ते बरय कोण जाणार शेतात काम करायला आता न का आत्ताच्या पोरांना का होते काम करायला आपल्याला तर काय जमत नाही शेतात
हो
म्हणजे मी इथं केले माहेरात माहेरात केले म्हणून श सासरी नको आहे कारण ले हाल आहे शेतात
होय
सगळ्यात जास्त शेतका शेतकरी माणसाचे हाल आहेत